हॅलो.
हॅलो.
हॅलो येतोय आवाज हॅलो.
काय करतायत, झालं का जेवण?
हो आत्ताच फराळ केला आणि बसलीये.
हो.
थोडंसं टी व्ही बघते
ह्म
मला थोडा वेळ टी व्ही बघून मग आराम करावा.
हां.
हम्म.
अ मी काय म्हणत होती, मला जरा उद्या ना स्वीट बनवायचंय मला, बासुंदीची रेसिपी सांग
हा सांगते न किती दूध म दुधाची बनवणार हाय, म्हणजे एक लिटर दोन लिटर
म्हणजे किती होतं, तर किती लोकांसाठी होईल असं?
एक लिटरची बनवली तर चार लोकांसाठी होते
हा मग चारला बस झाली चार लोकांसाठी.
हं ते कसं दूध आठवायला लागतं ना.
हा का
हां त्याच्यामुळं मग एक लिटर दूध घ्यायचं. ते दूध आधी आठवायला ठेवायचं म्हणजे.
हम्म
आणि दूध थोडसं असं आटत आलं ना, की मग त्या त्याच्यामध्ये साखर टाकायची आधीच साखर नाही टाकायची
डोके
हा कारण साखरेमुळं ते अजून थोडंसं पातळ होतं.
हम्म हम्म.
हम्म मग असा घट्ट होत आलं ना दूध थोडं मग त्याच्यामध्ये साखर टाकायची, साखर टाकली की नंतर साखर हलवायची, परत थोडंस अजून आटू द्यायचं. मग तुम्ही काय त्याच्यामध्ये खवा वापरायला लागतो, म्हणजे खवा वापरला ना, की थोडा घट्ट होतं.
हम्
हा आणि चारोळी चारोळी असेलच ना? मग चारोळी टाकायची त्याच्यामध्ये.
खवा टाकायचा मिक्स करून. म्हणजे खवा तो काय करायचा, दूध घ्यायचं थोडसं. त्याच्यामध्ये पूर्ण चुरून घ्यायच
हं ह.
अस चुरायचा दुधामध्ये पूर्ण कारण मग तो तसाच जर दुधात टाकला ना तर तो पट कन वितळत नाही मग. आधी ह हातानी किंवा चमच्यानी अस त्या थोड्याशा दुधामध्ये चुरून घ्यायचं आणि ते दूध त्याच्यामध्ये वतायचं.
हम
त्या वेलची पावडर करून घ्यायचे. वेलची पावडर थोडीशी मग वेलची पावडर टाकायची हे येण्यासाठी. आणि जर तुम्हाला काजू बदाम पण थोडे आवडत असतील ना. ते पणखिसून टाकले तरी चालतील. बासुंदीमध्ये चारोळी. एक नंबर म्हणजे चारोळी टाकायचीच.
ओके.
आणि मग ते चांगलं असं हलवायचं.. आटू द्यायचं.
म्हणजे दूध कोणतंही घेतलं तरी चालतं कासं म्हणजे मशीचं गाईीचं वगैरे.
असं काही नाही. काही नाही तसं दोन्ही चालत गाईचं म्हशीचं.
पण गाईचं दूध आधीच पान म्हणजे हे असताना हा
म म्हशीचं दुधाच्या घ्यायचं असं काही नाहीये म्हणजे मी तर गाईच्या पण दुधाची बनवते म्हशीच्या पण दुधाची. बनवते ते असं काही नाहीये.
हम्म हम्म ओके.
आणि जर आपल्याकडं काहीच नसेल ना खावा. आट आ आणि एकदमच म्हणजे कसं होतं दूध. खूप आटण्यापेक्षा आपण ते खवाही थोडासा घट्टपणा येण्यासाठी ना. बासुंदीला. मग ह्याच्याऐवजी आपण म्हणजे जर नसेलच काही भेटलं नाही आपल्याला.
हंम.
खवा पेढे मी आता पेढे पण टाकते. वाईट पेढ किंवा मग ते सातारी कंदी पेढ असतात ना ते त्यांनी तर खूप छान होते सातारी गंदी पेढे टाकल्यानंतर
मग ते भेटतात का तुमच्या इथे.
नाही इथं नाहीत भेटत. कधी आणले गावावरून वगैरे तर म बनवते मी.
मग आमचे. ईकडे ना इथे डेअरीच झाले आपल्या सातारची. तिथे ना सातारी कंदी पेढेच भेटतात. ते कॉस्टली असतात ना वन फिफ्टी काहीतरी कि म्हणजे टू हंड्रेड ग्रॅम टू फिफ्ट.
हां हा. बरोबर. मग? ते आणायचे मग ते पण असेच दुधात चुरायचे थोडसं दूध वाटीत घ्यायचं.
हम.
त्याच्यामध्ये मग चुरायचे चांगले आणि टाकायचे खवा मग त्यानी चव पण चांगली येते.
मग खवा नाही टाकायचा आ.
हवा नाही टाकायचा मग. म्हणजे हे बघा साता कंदी पेडे. किंवा खावा. किंवा ते वा्हाईट पण पेढ असतात बघा चपटे असे.
हम्म त्यामुळे.
ते चांगल्या क्वालिटीचे पाहिजेत नाही तर मग ते चांगले नाही लागणार.
किती पेढे टाकायचे तरी पण.
चार पाच टाकू शकतो.
आणि साखर.
साखर तुमच्या अंदाज जस गोड कसा आवडते तुम्हाला कमी गोड आवडत असेल कमी जास्त गोड आवडत असेल तर जास्त असं काही नाही आवडीनुसार.
तरी पण एक लिटर दूध आता तुम्ही म्हटलात ना चार लोकांसाठी
हा मग एक वाटी छोटी वाटी असते ना. ती वाटी दूट म्हणजे टाकायचं हे.
हम् हम् हम्. ओके. चालेल कले करेन मी ट्राय आता तुम्ही सा
हा आणि मी बोलले ना की म्हणजे हे दोन्ही नसेल कंदी पेढ पण नसतील. आणि जर हे पण नसेल काय बोलत त्याला आपल्या अ खावा पण नसेल.
हम्म.
तर. अ गव्हाचं पीठ घ्यायचं थोडस चमचाभर.
हा.
आणि तूप टाकायचं तव्यामध्ये किंवा कढईमध्ये थोडस. आणि ते एकदम छान खरपूस असं भाजून घ्यायचं तुपामध्ये. गव्हाचं पीठ. एकदम छान असं खरपूस भाजून घ्यायचं.
आणि मग ते भाजलं ना मी ते पण तसंच दूध घ्यायचं थोडसं त्याच्यामध्ये चांगलं मिक्स करायचं.
आणि मग ते दूध त्याच्यामध्ये विच उठायचं मग त्याला
पण त्याने टेस्ट चेंज होत असेल ना मग.
टेस्ट थोड्या ंजस होतात. सगळे्या ह्याच्यात टेस्ट अशात चेंज होतात थोड्या थोडे्या
हम हम ह.
हम्म.
पण छान लागते म्हणजे पेड्यांनी पण छान लागते. खव्यान खवा कसा गोड वगैरे नसतो ना
हा खावा गोड नसतो.
हम्म म त्याने पण घट्ट होते त्यांनी पण दोन्ही न पण.
गाजराचा हलवा आपण ज्यावेळी बनवतो ना.
हा.
तेव्हा तो खवा वापरते मी.
हा का.
हा.
मी नाही कधी वापरला तो.
मी गाजराचा हलवा बनवतात ना त्याला खवा वापरलाय.
हा हा हां म्हणजे केव्हा टाकायचा तो पूर्ण तयार होत आल्यानंतर की
हा आपण बनवतो तेव्हाच तो टाकायचा.
हा हा हा.
चाल ते काय करायचं असतं माहित आहे ना गजराचा हलवा आपण बनवतो तेव्हा गाजर. खिसून घेतो ना.
हम्म.
आणि मी दूध वगैरे काही घालत नाही. ते खिसून घेते गाजर धुून स्वच्छ त्याची सालं काढून. गाजर स्वच्छ धुवून घेतली ना की मग. किसले ना की त्याचं पाणी मी पूर्ण असं हाताने निथळून काढते.
हम.
आणि पाणी निथून काढल्यानंतर कने. मग तो सुकायला ठेवते.
हम्.
गाजराचा हलवा.
हम हम हम हम.
मग ते त्याच्यामध्ये. काहीच नाही घालायचं पाणी सुकेपर्यंत गॅसवररती हलवत राहायचं.
हा हा हा.
आणि मग त्याच्यानंतर का मी तो. जो खवा आणलेला असतो ना तो खवा तुम्ही जस बोल. लात की हातानी पूर्ण स्मॅश करून. मग तो खवा त्याच्यामध्ये टाक. टाक साखर टाकते ड्रायफ्रूटस टाकते मध्ये तूप. ाकून द्या तुपात तिथे ड्राय फ्रूटस भासते आणि मग तो शिजू देते खूप छान होत. तो गाजराचा हलवा आपण.
नाही मी नाही कधी खावा वापरला असेच बनवताना मी. असाच बनवते पण टाक ताकद वगैरे नाही काय हे खवा अस.
ऍक्च्युली मला ते सासूबाई बनवायचे तसं मी त्यांचं बघून ते ख शिक. पण काही काही लोक माहितय ना गजराच्या हलव्यामध्ये दूध वगैरे.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
दूध वगैरे घालून बनवतात पण मी नाही नाही मी. ी नाही दूध टाकत आम्ही दूध टाकत नाही मग दुधाऐवजी असा खवा टाकतो.
हम्म हम्.
आणि मग तो खवा टाकून सेम प्रोसेस म्हणजे तुम्ही म्हण त सेम प्रोसेस आहे फक्त. हा मग खवा टाकतो ते.
हम् हम्म.
ऍक्च्युली माझ्या मुलाला ना शिरा तर खूप आवडतो. पण मला शिरास नाही बनवतेत.
शिरा काय चांगला रवा भाजायचा पहिले आधी.
म्हणजे ऍक्च्युली बनवता येत नाही म्हणजे माझ्याकडून तो चांगला होतच नाही शिरा कधी.
प्रमाण सेम ठेवायच ठेवलं ना फक्त. तुम्हाला गोड कमी आवडत असेल तर फक्त साखर त्यातन कमी करायची बाकी प्रमाण सेम ठेवायच. रवा एक वाटी घेतला ना की दोन वाटी पाणी घ्यायचं. दूध आवडत असत तसेच दूध घ्यायचं.
हम्म.
ड्रायफ्रूट्स घालायचे.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
आणि साखर पण तेवढी एक वाटी रवा तर एक वाटी साखर लागते ना पण जर कमी- त्यांनी गोड जास्त होतो पण ना,
हम्म हम्म
जर कमी लागत असेल ना. कमी गोड व्हायला पाहिजे असेल ना तर साखर कमी करायची त्या त्यांच्यामध्ये काही एवढा प्रॉब्लेम येत ना की साखर कमी केली तर. पण रव्याच्या दुप्पट पाणी पाहिजे. जेवढा रवा म्हणजे मोजून घ्यायचा किंवा अंदाजे घेतला तर, आपल्याला अंदाज लक्षात यायला पाहिजे तेवढ्या अंदाजे डबल पाणी पाहिजे किंवा डबल दुध. किंवा एक वाटी पाणी एक वाटी दूध दोन्ही घेतलं तरी चालतं.
हम्म हम्म
आणि मग ते फक्त काय करायचं पहिला रवा चांगला भाजला ना- की साखर नाही टाकायची पहिले पहिले ते. पाणी ओतायच गरम करून. दूध पाणी काही अस ते ते वतायचं पण गरम पाहिजे.
हम्म हम्.
गरम ओतायचं आणि पाणी गरम आओतल्यानंतर. ते हलवायचं चांगलं त्यांच्यावर झाक, झाकण ठेवायचं. परत झाकण उघडडुन थोडी वाफ मिळाली ना त्याला
कि मग झाकण उघडून नंतर त्याच्यामध्ये साखर टाकायची. मर रवा एकदम शिरा असा ना सुट्टा सुट्टा हलका फुलका मस्त होतो.
हम्म हम्म
हम्म आणि ड्रायफ्रूटस काय आधीच टाकायचे थोडेश तळायचे ह्याच्यामध्ये. त्या तुपामध्ये तळले तर चालतात किंवा रवा भासताना.
हम् हं
हम्म रवा भाजताना जरी त्याच्यासोबत भाजले तरी चालतातं. छान होतो तसा आणि कधी कधी केळ घालून पण
खूप वेळ म्हणजे खूप ते माहिती आहे ना आपण केळी घालून करतो. सगळे ड्रायफ्रूट्स घालून तूप भरपूर घालून करतो. मी सगळे ट्राय करून बघितले माझ्याकडून म्हणजे काय काय माहिती की रवा म्हणजे माहित आहे ना हो्हालच पाहिजे तसं. होतच नाही.
हम्म हम्म हम्म नाही बनाना कधी कधी बनाना घालायचा.
खूप मुलाला रवा आवडतो पण ते जसं व्हायला पाहिजे तसं कधी होत नाही मग मला ते म्हणजे असं नको बनवायला असं होतं, मग नको बनवायला नाही मनासारखं होतय एवढा, मग त्याच्यामध्ये ते तूप वगैरे घालतो हे होतं.
हम्म
आणि तो मनासारखा होत नाही ना, मग मग मी बनवायचं टा-